य
हो हो येते येते अं
बर बर ते पोरोला याला सोडाय गेले संस्कार व
अच्छा अच्छा ब गाडीवर होत रे
हॅलो
गाडीवरय का
हॅलो
हा येतोय की आवाज
का या आधी मधी झाला फ
हा.. ते नेट कनेक्शन जरा स्लो वगैरे असले की होते तस. अच्छा होय बरोबर आहे. पण काहीतरी आसल प्रॉब्लेम पण काय तर इकड तिकड.
कधी येणार हायस इस्लामपूर ला.
हा. बगुयां की आता या महिन्यात तर काय भौतेक क नाही. जुलैमध्येच जरा पाऊस, पाऊस बिऊस पडल्यावर.
हाहा बर बर.
हा.
पोराला आलो होतो सोडायं, बालसंस्कार हा बालसंस्कार वर्ग असतयं या टायमाला हम्म रविवारी होय. रविवारी एक तास असते. एक तास रवीला बी म्हटलं लाव काय रवीन काही इंटरेस्ट घेतलेल नाही.
कुठला रवी, शिंदे व्हय बर बर, मी म्हटलं तुमचा रवी
नाय नाय आमचा रवी गायबच.
ह तिकडं आलेला नाही ना मी आत्ता तर तिकडे येत आहे पाग आता डेवलप. केले दत्त बरोबर.
होय, तिकडं काय नाहीचं कधी. गावा ला जातांना बघितले तेवढचं रस्ता
जोरात झाले आता, हे केले पूर्ण असं पॅक करून घेतलय बाजूला.
अच्छा नाही. पायऱ्या बियऱ्या बनवला काय
हो.. पायऱ्या बनवायला लागवलेत. पर्यटन स्थळ आणि पलीकड बगीचा. करनार हायत आता.
पलीकडं, म्हणजे मागच्या साईडला.
नाही नाही हित हाय हे समोर आहे ना, पहिलीकडच ते अ हे होत काय ऑफिस होती कसली कसली. तित, आता बगीचा करायला लागलेत हो.
बर बर मग ऑफिस काढलं काय इथली.
आमच्या इथं दुकानचा समो समोर हे होत माहित होत काय, ते लोखंडांच एम एस सी बी च.
हा हा हा.
ते काढले कि ते,
हा. हा.
ते गटर बनवायला लागले त्यामुळे, ते काढलं वाटते आता दुकानावर पण सांगितलं बहुतेक तुला मी ना
हा परवा दिवशी बोललास तू तेही काढलं म्हणून ते पण मग तेची लाईन आता पशावने घेतली
हा ते आता काय माहित नाही ती बंदच होत ते तिने अ काढायचं म्हणून ते खात लं होत आणि ते काढलंच नाही म्हणजे अंडरग्राउंड केलंच नाही
का म्हणजे त्याच्यावर काय कनेक्शन होत काय
ह
कनेक्शन काय न्हवत ते
नाही नाही कनेक्शन नव्हतं
ह बाय
काल तोपर्यंत एक मॅटर झाला ते माझ जागा आहे का नाही हचीे आपलं म्हटत आपलं आता गाड्याची
हम
हा तिथं एकजण बाजूला येऊन लावाय लागलाय मी जागा ठेवली गे कस्टमर उभं राहायला बसायला हम्म मग तिथं एक जण लावायला लागला होता लावला होता गाडा पूर्ण हम् मग गेलो मला फोन आला तेत ना गल्लीत ना तुमच्या जागेवर गाडा लावायला लागलेत मग
अच्छा
गेलं मग तिथं जाऊन मग त्याला म्हटलं असं असं मला विचारायचं तरी जागा आमची ठेवल्या मोकळी म्हणजे काय ते गाड्या लावायला ठेवल्या
हा हा
अ ते म्हटलं अव कुणाच जगा काय अशी काही ठरवू न तेव्हा म्हटलं असं तसं हा मग त्यावर मग भैया मला म्हणला म्हणून लावला फोन त्यांना. त्यांनी बोललीत त्यांनी फोनवर सांगितलं ते मग काय काढला?
अच्छा! नाही, नाही त्याला म्हणा पण इथं की जागा सोडून
हा सांगितलं की तेला म्हटलं लं पलीकडचा पावभाजीवाला आणि माझ्या दोघात आहे म्हटलं ते जागा.
ह. हा.
हम, सांगितल पण ते म्हटलं तस कस जागा धरू शकताय तुम्ही? ते कुणाची बी जागा आहे असं काय तुमचीच नाही. सरकारी जागा आहे. हम्म. ह. ह. काय डेंजर.
हा. बाकी कुठे गेला होतास? बाहेर गेला होतास होय?
होय डी मार्ट मध्ये जरा सामान भरून आणू. सकाळी सकाळी गेले जरा गर्दी कमी असत्या.
हा हा सकाळी गर्दी असते. हो.
हम.
बाकी हडप अ आपल्या इथे नाही नाही डीमार्ट नाही. हो डॉमिनोज निघालेय ते ते आता निघाले डॉमिनोस.
हम्म, अजून डी मार्ट ला वेळ आहे निघल, वेळ आहे अजून.
डॉमिनोस कुठेच नाही.
ह. ह. घरी आलास का? आता घरात आहेस?
हॅलो!
हा येतोय का आवाज?
हा येतोय. घरात आहेस काय मग? तू काय लाऊड स्पीकर लावला? कसं काय? त्यामुळ जरा आवाज बारीक येत होता.
नाही ना, हेडफोन वरच आहे.
हा ते तिकडं आता काय डेवलंप हा त्या ह्याच्यायेत आहे शिवपार्वती टाक कघ ना
हा हा हा.
त्या बाहेर आले की तिथं डॉमिनोज झाल. चांगलं चालालागलय आणि असं नाही, कि हो डॉमिनो चांगले चालालागलय. ह मला वाटलं आता ब्रँड आहे म्हटल. कुठलं इस्लामपुरात माणसं स्वस्तात मस्त बघत्यात. पण चांगलं चालालय हायवे. कस्टमर मिळत्यात आणि गावातले पण
हम् चालणार की तर लोकांना काय आजकाल पाहिजेच असते बाहेरच कायना काय तर, हम
बाकी तिकडे तुमच्या इकडे डेव्हलोप झालं काय त्या् ह्याच्या् ईथ काय म्हणतातत त्या हडपसर पासून पुढं तिकडं कुठलं होतं ते बो लोलेकालबोर इकड तिकड
लोजी खा बत पण झाले प्लस आता इकडं पण अस्वल रोड होता की नाही पासवड रोड रे ईकडे रोड वाढवायला लागल्यात चार चार पदरी करायला लागललेत त वर तेच पुरून धरल की एअरपोर्ट सक्शन झालंय ना सगळे
होय का कुठे एअरपोर्ट सँक्शन झा
तिकडे सासवड खालच्या साईडला म्हणजे सासवडपासन अ उत्तर वाजूला
हा हा हा ह
सासवड च्या उत्तरेच्या साईड ला झालंय होय आणि मोठा एअरपोर्ट आले मग त्याच्यामुच हा त्याच्यामुळेच ते रोड वगैर वाढवायला लागल
हा हा हा
आणि एकदम हाय रस् होईल असता चहा लागेच क
अल तिकडे यायला पाहत मी तू नचिल म्हणून आलो नाही नाहीतर तिकड येऊन मग ह्याला जायला पाहिजे
काय नाय तुमचं जेजुरी किंवा नारायणपूर बालाजी ही सगळ झालं असत हॅलो
हा येतोय का आवाज
आला आला म्हणलं तू इकडं आला असतस का नाही तर जेजूरी नाराणपूर बालाजी तीनी पण झालं असतं
हा हा बरोबर एका लाईनमध्ये सगळं झालं असत मी म्हटलं आता तू भेटणार नाहीस म्हण तिकड जायाचा विचारच केला नाय हम् आणि दुसंय नाही नाही बरोबर त्या टाइमातच आम्ही दीडला दीडला आम्ही तीट होतो निघायच टाईम म्हटलं राहू देत म्हटलं
हा हा
तुम्ही मग सकाळी लगेचच उरकल की सगळ
होय होय होय सकाळ सकाळ लवकर लवकर आलं ना दहाला पोचलो हित आत
ह हा हा
हा दहा ला पोचलो नाही नाही नाही आमच्या आधी मी बरच संगीलेला साडे नऊ ला उघडते वाटतं ते
अच्छा बरं नाही पण त्यांना म्हणायचं राव एवढ्या लांबन येणार कस्टमर
होय होय लांबणी येणार आम्ही आणि त्यासाठी खास आलो होतो त्या ह्याच्यासाठी
तेच की मी फोटो बघितल्या बघितल्या म्हणलं
हा ते तुझ्या स्टेटसला बघून लय जानाच फोन आला वासुकी झाला प्रतीक जाधव झाला आणि आणि आला होता आणि हा आणि कुणाचा आला होता एक दोघां तुझा एक आला तुझा शेवटला आला तुझ लाट चला बघितला स्टेटस
हा हा हा
प्लॅनिंग केलं होतं तुझ्याकड यायचं सगळी म्हटलं कंपनीत असेल. आणि इकड कोणीच नाही घरात. ह.
हा हा हा बरं. जाऊदे ते त्याच्या मनातली इच्छा पूर्ण झाली आपलं बघून झालं.
हो हो तीच महत्त्वाचं.
हम्म.
बाकी काल गोपीचंद पडळकर आला होता. आवडला आवडलं आवडलं तिने पहिल्यांदाच बघितलं.
हा हा हा. आपण एकदा गेलतो आठवतं काय राहुल्या तू मी
होय होय गेलो होतो की. लयच नव्हतं त्यावेळी एवढं डेव्हलप नव्हतं व्हय.
पडळकर कशाला आलत? हॅलो.
काय ते आहे.
हा हा हा.
ह हो. हो ते.
अच्छा अच्छा त्याच्यामुळे आलते काय.
बाकी काय.
बाकी काय नाही बघ. अ निवांत. आज जरा ते घेऊन आलो सामान आता आवरायचं घरातलं बाकीच.
हा हा.
हा तुझं काय झालं काय आवरून सगळं बाकीच.
झालं झालं आवरून झालंय. उद्याच बुकिंग आहे. ठ सकाळी आठ पंचवीस आठ पंचवीस होय पाचशे रुपये तिकीट आहे आणि लेडीज प ला दोनशे का अडीचशे रुपये. असा अकराशे रुपये झाल. होय होय तेच अकराशे रुपये जाय. अकराशे रुपये यायचं. आणि आता तिथं रूम बघ नाही गेलेलं त काय करणार तिथं गांगापूर एखादी सगळं बघायचंय.
अच्छा हाहा
गाडी घेऊन जाऊ शकतो, गाडी हा रूम देत ते ह्याच्या ट्रसच्या ट्रस्ट च
हा- हा ट्रस्ट ची रूम ना, चालतय कीं
बर आहे
गणगापूर पण जवळ आहे सत्तर किलोमीटर आहे बघा तिथून
हा मग तेच किती काय करणार त्या दिवशी जाणार संध्याकाळी हे घेणार दर्शन घेणार आणि मग राहणार आणि दुसऱ्या दिवशी गाणगापूरला जाणार बर
बर- बर- बरं चालते कि
ते ह्याच्या मुळे काय अधिक महिना होता ना
ह- ह- हा
मुळे खुप गर्दी होती वाढते तिथे खुळ्या सारखी गर्दी होेत का? मग आता काल आज अमावस्या कधी? आज आहे का?
आजच आहे होय
आज आहे ना मग आज गर्दी थांबल आज आम्ही जातोय गर्दी शिवाय वेळेला
होय- होय आणि कसं आणि शाळा सुरू झाल्यात ना का कालपासुन उद्यापसुन शाळा सुरू होणार जास्त त्याच्यामुळे आता काय नसणार गर्दी
हो आमच्या कपीची पण उद्या आहे शाळा हम्म ब ग
देवळात तिथं आहे बघ, राहायला खायचं जिथे आहे का नाही म्हणजे प्रसाद जिथे मिळतो त्याच्या शेजारी मागच्या बाजूला राहाच्या खोल्या आहे होती हा ट्रस्ट आहे ट्रस्ट तिथे जा आधी तिथे समजा फुल जर असेल तर मग थोडस बाहेरच्या साईडला गेलं नाही ट्रस्ट तिथनं बाहेर तिथं मिळत मग त्या पण ट्रस्टच्याच आहेत चालत चालतय ठीक आहे चाल हो हो चालतय ओके बोलया नंतर ओके बाय बाय हा